हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो आवाज येतय का?
हा तो
हॅलो
हॅलो
हॅलो आवाज
हॅलो हा येतो आवाज हॅलो
हां गुड इव्हनिंग.
हा गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग
काय करताय.
काही नाही बसलोय खाली म्हणजे म बीजमध्ये खते तेही खाली आले काकीच्या इथं.
ह का
हो
तुमच्या सख्या काक येते.
नाही मी पे जीमध्ये राहतो आहे ना तिथं.
हो बरबर पेजी मध्ये काय म्ह म्ह जॉब ला आहे काय?
नाही नाही कॉलेजला जाचं आहे.
होय कोणत्या कॉलेजमध्येध्ये
बिरनाळे कॉलेज सांगलीमध्ये आहे ना बिरनाळे फार्मसी
हा हा
तिथं आहे.
खूप मोठं कॉलेज आहे ना ते?
होय, प्रत्येक कॉलेजच्या वेगळ्या ब्रांच आहेत, म्हणजे
होय काय? फीज पण जास्त असतील?
खु
कॉलेजचे पेप
सांगलतो ना
हा, हा.
आहे जास्त, बट म
होय काय? बर.
स्कॉलरशिप कशी मिळते?
काय?
स्कॉलरशिप कशी पर मंथ ला मिळते काय?
अ, मंथला नाही मिळत, स्कॉलरशिप म्हणजे एक्झामचा फॉर्म भरतोय ना आपण बाहेरच आहे, एक्झामचा फॉर्म भरतोय ना तसं भरतोय स्कॉलरशिपचा फॉर्म, आणि मग ती मिळत्या.
बर.
तुम्ही काय करता?
होय काय? मी सध्या हाऊस वाईफ आहे, माझं शिक्षण चालू आहे.
शिक्षण चालू हाय कसल शिक्षण घेताय तुम्ही? नर्सिंग.
नर्सिंग, जे. एन. एम.
जी. एन. एम.
हम! छोटी मुलगी एक आहे मला, नऊ महिन्याची. त्यामुळं एक्सटर्नलला आहे. होय, एक्झामला फक्त जातोय.
नवरा सासू तेन आहेत मग? तुमचे हजबंड, हा, काय काम करतात?
मिस्टर, त्यांचा टेम्पो आहे, स्वतःचा बिझनेस आहे. आणि सासूबाई घरी असत्यात.
हा.
हो.
मग, तुम्ही आणि सासूबाई मिळून, घर चालवता काय?
होय होय.
क कसं, म बाकी सगळ्
बाकी सगळं छान आहे. तुम्ही, तुम्ही तिकडं प्रॉपर, सांगलीचे आहेत काय?
नाही नाही, मी इचलकरंजीची आहे, मी कॉलेज साठी सांगलीला आले.
होय, इचलकरंजीमध्ये कोण-कोण असतय?
इचलकरजी मध्ये माझे मम्मी तेन आहेत, मामा आहेत. आज्जा आहेत.
होय, कुठे राहते मम्मी इचलकरंजी मध्ये?
इचलकरंजी मध्ये आम्ही, कबनूर मधे राहतोय.
होय, भाऊ बहीण कोण?
हो आहेत ना म्हणजे एक सख्खा भाऊ आहे आणि सख क्या मामाची म्हणजे दोन सक्के मामा आहेत मला
हां
मग मोठा मामाची एक मुलगी एक मुलगा आहे आणि छोट्या मामांची दोन मुलं आहेत
हो काय
हो
सगळे एकत्र आहे
होय, होय सगळे एकत्र आहेत
होय
चहा झाला होय चहा झाला तुमचा
चहा आत्ता घेणार तुमचा झाला?
अ मी ते चहा पीत, नाही त्यामुळे घेत नाही मी चहा
होय काय
हम्म
काय कारण चाहना घेण्याचं
नाही म्हणजे मी तसच सोडलेला मध्ये म्हणजे चांगली हॅबिट साठी बट आता ते मी सोडलंय ना आला एक वर्ष म ते पितच नाही मी
चांगली गोष्टय म च मुलगी आहे खेळते
खेळते आणि दमवते काय
थोडीफार लहान आहे ना
होई लहान
काहीतरी पाहिजे असले की तशी जास्त नाही दमवत सहा महिने दमवायची आता कमी आली
मग तुम्ही तिला बघत सगळे घरातली कामं करता
होय ती झोपली की घरातलं
हम मग कॉलेजचं कसं तुम्ही किती होय गेलतो ना फिरायला
कुठे
अ
ह
कालच जाऊन आले म्हणजे घरी गेल ते मी काल तिथूनच फिरायला गेलो फिराय कुठ खुर्जच्या इकडे रानंगच्या साईड ला जाऊन आलो मस्त हा सोमवारी जातात ऍक्च्युली म्हणजे रविवारी गेले तिथं महादेवांचं मंदिर होतं ना
हा, हा
मग तिथं जाऊन महादेवांना पायात पडल ब तिथून डोंगर चढला मस्त आहे आर थोडा पावसाळा होता मध्ये झालाय पाऊस नाही पडला तिथे काल
महादेवांचे भक्त आहेत का तुम्ही
अ तसं नाही आहे बट फॅमिली सोबत गेल तो
हो
हो चांगला आहे फिरायला मजा अं मी माझी बहीण मामा आणि मावशी तेवढे जन गेलतो आणि तेथून मग इचलकरंजी मध्ये ना अं आंबेडकर पुतळ्यापाशी भगतसिंग बाग एक आहे तिथं गेलतो फिरायला तिथं म्हणजे मावशी मी माझी बहीण आणि मावशीचा मुलगा आहे छोटा किती पाच वर्षाचा असेल तेला घेऊन गेल तो मका आल तो तिथे खेळला खूप
मावशी सख्या मावशी आहेे काय
अ सक्खी मावशी नाही आहे चुलत मावशी आहे त्यातली पण छोटी मावशी होती सर्वात तिच्यासोबत गेलतो म घेला म्हणजे म छोट पाच वर्षाची पुूरं खेळत आले जास्त
मला कुठे कुठे फिरायला आवडते जास्त
हो फिरायला आवते छोटा पोरांना मावशीच्या फ्रेंड्स पण आली का
हम्म
मग आम्ही गेलो त्या ना किती तीन वेळा घसरगुंट ते असत ना घसरगुंटी त्यावरती खेळला तीन वेळा परत ते गोलक असते बघा पाळण्याचं फिरतलं असं जो काळ्यामध्ये गोल असेल त्यात तो चार वेळा बसला
होय
होय
खूप मस्ती खोरा आहे का
अ मस्ती खोर नाही शांत आहे बट शांत एकदम शांत स्वभावाच आणि समजूतदार आहे
म्हणजे खेळायला जास्त आवडते का त्याला
खेळायला आवडतय सगळं मोडरेट मध्ये करतोय तो अभ्यास पण करतोय खेळतोय पण
हम्
खूप छान आहे पोरग
कोणत्या स्कूलमध्ये आहे
तो सिनियर यू के जीला आहे
अच्छा
अ इथे इचलकरंजी मध्ये कुठ इचलकरंजी मध्येच कुठे तर आहे ते नाव लक्षात येईना मला आता सांगितलं आसंतो मी बट हम
हम् तुमचा पप्पा काय करत
आमचा पप्पा सेंटविंगच काम करतात ते बांधकाम वगैरे ते
होय काय
होय
हम् घर कोण चालवतं तुमचं
आमच्या घर म्हणजे सगळेजण मिळून चालवतात असं एकटं कोण नाही मम्मी पण कामाला जाते पप्पा कामाला जातात परत आमच्यात ना मामांची मुलं पण राहिले तो दादा पण कामाला जात तो परत मम्मीचा पप्पा पण कामाला जातात मग सगळीजण मिळून ते घर चालवतात असं एकट कोणाच नाही आहे
बर
तुम्ही म्हंटला कॉलेज मध्ये आहेसा कोणत्या कॉलेजमध्येध्ये आहेसा
कोरुची मध्ये आहे
खर्ची मध्ये हा हा मी रामगिरच्या साईडला गेलते ना
मी माझं कॉलेज कोरोची मध्ये आहे भैरवनाथ
होय
होय
भैरवनाथ मध्ये काय
इथून मी बसन जाते जायचं झालं तर
बचन तुम्ही म्हणजे पोरगी पण आहे ना तुमची मुलगी पण आहे म्हंटलं अस छोटी
होय नाही माझं तस अडमिशन एक्टर्नल आहे पण कधीतरी फॉर्म तिनं भरायचा असला की म जाते सोडून.
होय
अ घरी सासूबाई असतात सासूबाईंकडे सोडून जाते.
साासुबाई बघतात.
हो राहते त्यांच्याकडेच.
राहते छोटी पोरी रडतात मम्मी नसल्यावर.
नाही ती राहते त्यांच्याकडे. तुमचं एज किती आहे.
माझी आ एकोणीस आहे.
मॅरिड आहे का अणमॅरीड.
अनमॅरिड.
हो लहान बाळ आहे का तुमचं.
हो हो.
कोणाच
मी जिथं राहते ना त्या दिदींचं आहे.
किती महिन्याचं
आत्ता एक वर्षाचं झालं आहे.
होय
हम्म
तुमच्याकडेच असते का.
नाही मी आलं की खेळतोय त्याच्यासोबत ना म्हणून.
हा हा चालेल मग बाकी
हॅलो
हॅलो बाकी सगळं भर आहे ना हॅलो.
हॅलो
हॅलो ऐकू येत
हां येतय.
हॅ हा बाकी सगळं ठीक आहे ना हॅलो.
ठीक आहे हॅलो
हा चालेल मी पुन्हा कॉल करेन तुम्हाला.